कोण
अरे तो तर लगेच झालाय. हॅलो हॅलो आवाज येतोय का
हॅलो हॅलो
येतोय का आवाज
हो येतोय ना तिकडे येतोय का
हा येतोय आर तो तर लगेच झाला.
दगडु नाव असं वेगं काय बर आता कोणाचा नावात प्रिया डीकले कोण आहे.
मीच टाकल्या अरे माझं तिकड प्रिया नाव ठेवलंय ना म्हटलं माझ्या नावाने
हा झ
हम्म
हम्म का बर नाव चेंज केलं.
नाव नाही चेंज केलं अरे फक्त म्हणे मी म्हटले होते ना मला नाव नाही चेंज करायच मग म्हणे सुप्रिया म्हणायचं तर मग प्रिया म्हणू असं मला प्रिया म्हणता.
नान झोळी ह हा.
हम्म
जडी पण म माग सत हा हे.
का रे तू त्याचे ब्लॉग बनवतो छान बनवतो. मग आता का नाही बनवत?
आताय ना घरीच राहत न्हवतो मी येवढ्या तर ऑर्डरी चालू होत्या सारख्या
हा हा
त्याची शाळा भरली तो घरी राहात नाही. मी यतो थांब हा म्हणतेच ना आता मग ते व्हिडीओज थांबवण्यापेक्षा ना. ते कार पिन ची व्हिडिओ टाईम भेटला म्हणून टाकीत जा.
कसले?
कार्टूून ए आई नी.
तू बनवतो का?
हो
ए माल तर काही दिसती नाही.
तू जॉईंट आहे का मला?
हम्म एक काम कर मग मला फॉलो कर मग त्याच्यावर मग बघल. काय नाव आहे त्याचं?
आर जी पान घावणे म्हणून आहे बघा.
बर माझी माझी तीच आहे ना सुप्रिया कदम.
हा ती माझी ओरिजनल आय डी बॅन होईल हे तिला होती जॉईंड वाटतं.
हा हा आसल मग.
हा तीच ती आयडी बॅन झाली म्हणून ही ओपन केली दुसरी.
हम्म
व्हिडिओ आता मला ऑर्डरी राहता समजा मी ऑर्डरीवर जातो. आणि जवा मी घरी जातो तेव्हा तो शाळेत राहतोस असं
हा
हा म्हणून ब बन.
ब्लॉग बनवले पण त्याचे.
हा मग वायरला झाली ती आसा मी.
हा ना
हा तो पहिला एक लई भारी व्हायरल झाला.
कोणता रे?
कारण की फर्स्ट टाइम टाकल आता ना.
किती व्ह्यूज झाले?
त्याला व्ह्यूज भरपूर पाच का सहा नाही नाही बारा तेरा के येईल व्ह्यूज. आणि पण ते. कमेंट भरपूर येयला थ्या कारण की त्याच्यात त्याचे दात दिसत होते दोनचं दात. बाकी बोचरे दिसत होते मग त्याच्यामुळ लोकांना आवडला तो. आणि लोक कमेंट करायचे दात कुठं गेले तुझे. आणि एवढा बारका आहे तरी बोलतो भारी म्हणे.
हम्म
आ असे कमेन्ट होते.
हम्म
ह
छान बनवली पण.
हा हे सर असं टाइमपास म्हणून बनवलं होतं
ह का रे आपण याच्यात नाव घेतलंय काही नाही ना
काय नाव थोडी न घेतलं
मी घेतलं ते
हा नाही एखांदा एखांद्या ठिकाणी नाही येत ना तु का अ
नाही तर मग कॅन्सल करते परत करते
नाही नाही काय अडचण नाही काय अडचण नाही हा कॉल असा पण पूर्ण होणार आहे. हा इडस वाढला ना असे बी पैसे येणार नाहीत जेवढं बोललो ना आपण तेवढे निदान पैसे येतील असं
मग जाऊ दे ना इथे सोडल तर काय सबमिट नाही करल कॅन्सल कर ते ना
कॅन्सल कसं काय होईल ते डायरेक्ट कॉल सबमिट होऊन जाईल आता
हा का
हा म पुुढली टास्क येतील काय नाही नाव एक काही नाही दुसर्याचं नाव फक्त आपली माहिती नाही करून
ए यार दुसरंच कु म
दुसर्याचं म्हणजे तिसऱ्या व्यक्तींचं नाव घेतलं काय अडचण नाही
हा हा
हा आपली माहिती करून नाही द्यायची तुम्ही कोण आणि मी कोण असं
हा हा
हा
पण सहजासहजी नावच घ्यायचा नाही दुसऱ्या तिसऱ्याचा का होईना
हा आपण
मग आता कारल्याची काय प्रोसेज आहे किती वेळा काय म्हणजे कितव्या स्टेजपर्यंत गेली काय आहे
उतरले आता चालले वेल्स
रोप नाही लावत रथ बिया लावते का
हम्म बिया लावलेलंय भिजवल्या भिजवल्या आणि मग त्याला मोड निघाले ना मग लावून दिल्या
हा का
हम्म
म्हणजे भिजवलं नंतर मोड निघाल्या नंतर लावावं लागते का
हा दोन एक दिवस भिजत ठेवायचे ह मग लावायच्या मोड निघाल्यावर
हा का
हम्
मला वाटलं रोप वगैरे लावावं लागते का
नाही रोपं लावलं तर होतं पण मग हे नवीन लावलंय वाटतं ना
हा का
मग ते भिजवुनच लावलं
दोन मिनट हा..
नाही का वेदांत कधी नाही, तर तोपर्यंत ना काय नाही.
हॅलो
हॅलो
तुह नाव आता पण घेता वाटतं.
अरे नाही ते त्याच्या कधी असं म्हणणार होते.
नाही नाही ते मी बकरं सोडीत होतो, ते शेळ्या खूप गारत होत्या म्हणून.
हा हा छोटे आहे का?
होय एक बकरू छोटा आहे, त्याला सोडला नाही का. त्याची आय भरपूर रागात आहे, म्हणून सोडलं ते आता.
हं... हूं...
आणि ही लहान मुलं कधी यायला लहान मुलाला बोलायला लावेयला नाही.
हा हा.
अ कारण की काय आहे ना टास्क जात येते नाही म दुसरी
हा हा. काय
मग बाकी काय चालु?
बाकी काय नाही आरे मग आरामच आहे.
काय जॉब वगैरे नाही करती का?
नाही.
फक्त घरी राहता का? शेती वगैरे मध्ये नाही जातं का?
नाही.
मजा करते बा मग.
मग आता काय करणार आहे.
मग
नेलं नाही तर कसं काय जाणार शेतीत.
ते बरोबर बस जायचं. हा. मग काय म्हणे घरी रहा आसच.? तुमचे मिस्टर
अरे काल गेले होते, तरी बळ-बळ म्हटलं मला यायचंय म्हटलं बघायला का होईना यायचंय. मग काल गेले अर्धा एक तास.
हा.
मग आले परत घरी.
अच्छ.. तुमची सासू पण जाते का?
हा त्या जाता.
तुम्ही मलाच माघर, तुम्हालांच माघर घेता बो. नशीब नवीन नवीन लग्न आहे म्हनशाल जुनी
नाय अरे माण सं लावून करून घेता सासुबाई पण ये ना माणसं राहत्या म त्यांच्या मागं. असं जाता. हम्म
का मिस्तर काय का, मिस्तर काय काम वगैरे करताय का काय?
शेती आहे ना, शेती करता मग.
हा का, मला वाटलं जॉब वगैरे काही
शेती भरपूर आहे. शेतीच करता.
अच्छा!
हम्म.
त्यामूळे, टमाटे खुडणार आहे काय? म्हणजे रोजा वा असतंय का काय?
नाही- नाही जाळीवर, पंचवीस रुपये जाळी.
पंचवीस, इकडं तर वीस रुपयेच चालुयं आमचे इकडं.
नाही आमच्याक पंचवीस.
गाडी भाड काय राहत?
वीस रुपये.
इकडं पंचवीस रुपये, म्हणजे हाय बा कशातरी नफा- तोटा. पाच रुपयाचा. गाडी स्वतःची नाही का?
नाही नाही गाडी स्वतःची नाही आहे.
हा का. घेऊन टाक की म आता शेती भर म्हटलं वाहायला काम येतात ना.
घेऊ ना. ह
वाघ, वाघ वगैरे आहे का काही?
हा बाघा आहे ना. थमसने आहे.
हां सां
हम्म, हा एक तोडला आहे त्यात च कारले लावले आता.
हा का?
हम्म, धन टाकलेले, तीन बिघे कारले
धन म्हणजे का
कोथंबीर.
असं, दया ना इकडे काही कोथिंबीर बाकरी भरपूर आवडायत मला.
तुम्ही या ना न्यायला, देतो ना.
पार्सल पाठवून द्या इकडे.
पार्सल पाठवायला त्याला आता पार्सल बघाव लागल. कोणाला तरी, नाही तर तूच हे घ्यायला.
आता मला कुठे यावं लागेल. काय माहिती, ग -गावाचं नाव नका सांगू आता.
हा.
नाही तर परत ये व्हाहिला
महादेव मंदिराजवळ यायचं.
हा का?
बरसात
बरं झाले आपले दहा मिनिट.
हा.